हॅलो हा
हा आवाज येते माझा मला तुमचा येतेय तुम्हाला येतेय माझा अ हा हा हा
मग काही नाही सहा वाजता उठायचा आणि आठ वाजेपर्यंत बस होती. तिथून घाटकोपरला जायचं स्टेशन ला मग तिथून बस पकडायची सहा आणि नऊ वाजे पर्यंत जॉबला पोहचायचं साडेनऊ वाजता तिथून काहीतरी खायच पैसे असले तर खायचं नाही तर नाही.
हा अरे बापरे
आणि कधी कधी उपवाशी पण खूप अवघड होतं मग मग तुझ्या करायचा तिथून साडेतीन वाजेपर्यंत ट्रेन भेटली तर ट्रेनमध्ये बसायच हॉस्टेलला यायचं, हॉस्टेलला जेवण भेट ल तर ठीक नाही तर राह उपाशी आणि कस तरी वाट न दिवसभर काम करायच आणि उपाश राहायचं त्यामुळे मी सोडून दिले जाऊ द्या म्हणून आणि दोन शिफ्ट होत्या ना तिथे एक दुपारची होती आणि एक सकाळची होती सकाळची शिफ्ट दुपारची शिफ्ट परत ती अह साडेबारा वाजेपर्यंत दहा वाजता ट्रेन पकडायची अकरा वाजेपर्यंत घाटकोपरला पोहोचायचं आणि साडे अकरा वाजता बस ये ते ते साडेबारा पर्यंत पोहचवते आणि एकच बस हा दुसऱ्या बसच नाही, एकच बस असायची बस होती आणि पावसाळ्यात म्हणे अजून प्रॉब्लेम होतो पावसाळ्यात खूप प्रॉब्लेम व्हायचा तिथे होतो म्हणे एक ती बस आली तर आली नाही तर चालत जावं लागत अवघडच आहे ना मग त्यापेक्षा रिजनिंग र रिजेक्शन दिलेल काय वाईट आहे मग त्यामुळे मी देऊन टाकला रिजेक्शन राजीनामा देऊन टाकला कु ते म्हटले जाऊ इथे जॉब करण्यापेक्षा ना घरी बसलेले काही वाईट आहे
काय वाईट हा बरोबर आहे की मग काय कोण
मग कधी जेवण भेटायचं कधी नाही भेटायच आणि हॉस्टेलवाले पण मला बोलत होते की सहा हजार रुपये सहा हजार रुपये तुला भेटा तर तीन हजार रुपये आम्हाला द्यायचे.
हा हा हा हा हा. बरोबर आहे मग तेच म्हणत जेवणाखाण्याच कस काय
मग जेवणा खाण्याच खूप हाल होते
लय अवघड हाय
म ब्लाइंड लोकांच म्हणजे आमच्यासारख्या लोकांच खूप अवघड आहे कारण त्यांना कुठे नाही शिकाच जॉबच भेटत नाही वर्क फ्रॉम होमचा तर जाऊच देत खूप कठीण असतं जॉब भेटणं. मग त्यापेक्षा मी विचार केला हा जॉब केलेला काय वाईट आहे.
हा, बरोबर तरी मी मला तर असं वाटते की जी हे अंध लोक आहेत ना हा. ती पहिल्यांदा मी तुमच्याकडून ऐकलं की असं काम करू शकतात किंवा ल ग्न करू शकात काय किंवा एवढे टॅलेंट असत त्यांच्यात पण त्यांना एवढी माहिती असते काय हे मला तुम च्यापासून म्हणजे मी कधी अस म्हणजे आमच्या इथे कोण नाहीच आणि कधी असा संपर्क पण नाही आला ना असं म्हणजे तुमच्यासारख्या व्यक्तींशी बोलण्यात चा किंवा कस आहे बघा आता आपण विचारलं कोणाला तरी कस राग येतो बाबा आम्हाला चिडवतात किंवा असं म्हणतो तसं म्हणत असं होतं ना त्यामुळे कोणाला विचारायचं पण धाडच नाही झालं की बाबा मग हिजं कसं होणार मग हिजं आयुष्य वाया किंवा समजा एखांद मुली गतिमंद मतिमंद अशा असतात ना मग त्यांना सुद्धा अस विचाराच कधी धाडच नाही झालं की बाबा आता ह्यांचं आयुष्य असेच काय मरेपर्यंत ह असंच राहायचं असं म्हणजे त्यांची पण शाळा असते हे पण मला माहित झालं पुन्हा
हम्म
आणि ते पण पुन्हा मला माहित झालं पुन्हा आता जे तुम्ही हे काम करताय किंवा एवढं म्हणजे ॅलें काय तुमच्या जास्त आमचं आम्हाला कशी सगळी माहती आहे तस तुम्हाला माहित आहे हे मला तुमच्यापासूनच का आलं त्यामुं मलाला असं आश्चर्य वाटतय की बाबा खरंच कुठ तरी खरंच काहीतरी देवाची किमयात म्हणायची की कान चांगले नाक चांगलं परच बोलण्याचं हे चांगलं ना काय नाक तोंड चांगतच ना स्मरणशक्ती चांगली कि काय होते एक मिनटात
हा बोला हा
हा त्यांना मम्मीच्या फोनवरून फोन लावला म म्हणलं माझा कॉम चा आलाय म्हणलं या आपण मग म्हणजे मला असं आश्चर्य मला असं पहिला काय कळलंय वाट कि बाबा कसलं देवाना पण द्यायं देवाना दिलं तर चांगलं द्याचं जन्मच द्यायचा नाही बरोबर आहे काय का नाही बरोबर आहे कस आहे त्यांचा ततात ति ते त्यांना पण वाटत असेल की बाबा आपण पण नॉर्मल असायला पाहिजे होतो सगळ्यांच्यासारखं बघायला पाहिजेत कसाने स्र्ग आहे तस लोक आहे कस कोणत्या ह्याचा कसा कलर आहे झाडांचा कुठल्या कुठल्या कसा कलर आहे फलांचा कसा कलर पर काय कड्यांचा आपण कलर घातलाय आपल्याला काय सटईल आपल्या अंगाचा कलर कसा आहे किंवा आपला चेहरा कसा दिसतोय हे बघू शकतो असं म्हणजे काहीच नाही ना त्यांना
कधीतरी वाटत पण म्हंटली जाऊ द्यार काय आता देवाण गेलंच आहे तर जगायचं
हा जन्मताच अधार गर गरभात पण अंधार जन्म झाल्यावर पण अंधार आयुष्यापूर्ण अंधार मरायचं पण आंधार मग काय त्याला अर्थ काय त्यापेक्षा देवाना जायचंच ना ना मला तर एवढं त्या दिवसून मी देवाला म्हणलय असा कसा वाईट असतो तू की बाबा माझी एवढी चांगली स्मरणशक्ती आहे बुद्धी ये एवढं चांगलं कान आहे एवढं चांगलं तोंड आहे. विचार एवढे चांगले त्या व्यक्तीचे पण एकाकडूनच का अस एकतरी डोळा म्हणजे एक तरी म्हणजे दोन राहुदे एक तरी एक खराब आहे आपण चष्मा घालून लपवू शकतोय एक डोळा पण एक तरी द्यायला पाहिजे होता
का मला कधीतरी वाटतं माझा माझा जन्म कश तरी दुसऱ्या कामासाठी झालेला आहे. पण ते कामच नाही कळत की काय नक्की
काय बरोबर आहे ते पण बरोबर आहे तुमचं देवाना जन्म दिलाय म्हणजे न बघता तू कर काहीतरी करून दाखव किंवा तू जगून दाखव किंवा पूर्वी असणार आहे आपण काहीतरी चुकलं असणार आहे हे पण आपल्याला वाटतय पण पण तरी पण नि होत नाही का
बरोबर कधी होणार आहे काय माहिती काय होणार आहे कधीतरी वाटत यार की हा बाबा व्यवस्थित प देवाला मी बोलते की दिसू दे पण नाही दिसत आता काय करणार
मग एका तरी डोळ्याना म्हणजे असं दिसायला पाहिजे होतं
हो ते तर आहे एक बाई ती यायची तिच हे लागा यायचं ना कोणतरी बाबां बाबांना ओळखायची ती अ काहीतरी नाव तिच कोणतरी म काय तरी होत तिला मी कमेंट पाठवली होती की अ मला दिसत नसल्यामुळे अ तुम्ही काहीतरी करा माझा नंबर पण दिला होता त्या बाईला माझा व्हॉट्सअप नंबर पण दिला होता सगळ मी तिला दिल होत नाही केलं यार म्हटले जाऊदे या लोकांना ना युट्यूब वरच प्रसिद्ध व्हायचं त्यामुळे ती किन्नर होती हा युट्युब ला तिचे व्हिडिओ यायचे ना तर किन्नर होती तर मी हे केल मी ते केल माझा मुलगा असा म्हणजे तिने तिच्या आधी राहत तर ते सांगायच युट्यूबला की माझा मुलगा असा आहे माझा मुलगा तसा आहे मी अशी आहे मी बाबाांना ओळखतो त्या बाबा म्हंटल आपण पण आजमान बघावं त्या व्यक्तीला मी कॉल लावला होता कॉल कॉल जाऊदे मी कमेंट केली म्ह ते माझ कारण मी इन्स्टावर नाही आहे ना तर मी तिला सहजासहज हाय वगैरे काही करू शकत
हा बरोबर
तर त्या व्यक्तीला मी हे केलं युट्यूब ला कमेंट केली पण त्या व्यक्तीनी काही कमेंट चचा रिप्लायच दिला नाही म्हंटले ज काहीतरी असेल तिथं
होय बरोबर द्यायला पाहिजे होता काहीतरी
हा त्या बहिणी मला रि बरोबर
हा बा
त्या व्यक्तीने मला रिप्लाय द्यायला पाहिजे होत पण नाही दिला
माहिती बरोबर इत्र दिला अस तर काहीतरी झालं
काय माहिती काहीतरी झालं असत काहीतरी करता आलं असत
हम्म ल कायतो
् कधीतरी वाटत या दृष्टी येईल मला कधी ना कधी कारण मला नसा नाहीये न नसा पण नाहीये दृ यायला काही हरकत नाही पण मला ते डोळ्यातलं हेच नाही ना हम्म मी सगळं जे काय करायचं ते हम्म ते उबोळाच नाहीे मला जे काही करायचं ते मी माझ्या कानाच्या साह्यानी माझ्या डोक्यानी आणि माझ्या हातानी करते
करते बरोबर आहे क असलता जे असल ते असेल असल तर जे आहे तेच चांगलंच म्हणायचं ना
हा हो आणि मे जॉब साठी पण खूप लोकांना हे केलं कॉल केला म्हणजे कॉल जाऊ ते ऍप ना वर को काय वर्क इंडिया वर्क